बोल हॅलो
हा आला आवाज हा आला आवाज? हो हो झालं तुमच?
झाला आताच
तुमचं झालं चहा पाणी?
सध्याच झालं.
बाकी? काय म्हणता मुलं वगैरे खेळून राहिले काय?
हाव खेळू राहिले, कोण टी. व्ही पाहू राहिलो.
हा, हा. तेच्या नाही तेची इच्छेन काय करायचं आहे तेले
हाव आज सुट्टी हेे ना. हम्.
काय म्हणतीस झाली वट पौर्णिमा वट पौर्णिमा झाली म टलं?
हा हो.
हा, हा.
हम्, पाणी गिन चालू आहे किन तुमच्या इ कडे
नाही बा पाणी नाही आमच्या इकडे नाही.
नाही का आजच खुल्लशी,